हॅलो
ह ह येत येते चहा नाश्ता झाला.
झाला कि चहा झाला, नाष्टा नाष्टा करायचा आहे आता.
ह ह काय चालय आणि
काय नाय चहा करायचाय आ का विक्रीसाठी
आता करून खूप ते का या टायमाला
होय.
बर
संध्याकाळी दहा पर्यंत चालतोय. दहापर्यंत चालतय.
बरं
अ
दिवस भर गिर्‍हाईक असत्यात काय?
पाश्चात्य दिवसभर अ दहा पंधरा लिटर दुध जातय, की
हुं हुं प्युअर दुधाच करताय काय?
नाही पाणी असतय कि मिक्स निम्म पाणी निम्म दूध
हा हा कसं आहे? तेज
प्रमाण दहा रुपये खूप
आणि प्रमाण काय आहे?
प्रमाण अ अर्धा लिटर एक लिटर दूध
हा.
एक लिटर नितीन ना हॅलो ए लिटर दूध एक लिटर
बर.
हम् त्यात थोडी मूठ भरून साखर टाकायची. आणि ते मिक्स करायचं. आणि त्यात दोनशे ग्रॅम गुळ टाकायचा.
हा साखर आणि गुळ दोन्ही काय?
साखर चवी साठी कमी जास्तीला.
हा
आणि दोनशे ग्रॅम गुळ टाकायचा.
हा हा.
आणि उकळायच ते. तयार
हा हा.
आज आमची म्हैस सुटलेली.
हा.
आणि एवढी उधळली जवळ जवळ दोन किलोमीटर पळलो असलं मी.
का त्याला सोडत नाही का रोज त्याला? मग अशी का केली?
घेऊन यायलतो घरला.
हा.
आणि एकदम तिने हिसका दिला. लेली
हा हा.
आणि एकदम हिसका दिला मी पडलो. ते मला भिलं पडली. आणि ती ओदळल
हम्म हम्म
आणलं दावणीला बांधलं. फाट फाट हानलो.
हम्म हम्म
अन त्यात घरात कोण नाही.
कुठे गेलेत सगळे?
ती बाकीच्याना मारायला येतंय
हम्म हम्म
आंब हॅलो
हा आणि काय
काय नाय
हम्म हम्म गार पाण्याची पण सिस्टीम आहे का तुमच्यात
हाय पण आम्ही चालू केली नाही यावर्षी?
का
तेजं पार्ट मिळना झालाय एक जास्त वेळपर्यंत गार राहण्यासाठी एक पार्ट लागतोय
हा
तो अवेलेबल नाही इथं
हम्म हम्म
हा सर.
ते काही तर हे वापरून पण गार ठेवायचं हे कर त्या पाणी
नाय नाय असतय कि लैट हाय काय बरं आम्ही करत नाही गार पाणी साधं पाणी तेवढंच
हम्म हम्म
हं हं म आणि काय तुमचा चा नाष्टा झाला कि नाही ऑब्जेक्ट केलं त्यांनी.
सयपाक सुरू हाय.
एवढ्या लौकर
करायचं होईल तसं
हो हो मग आणि काय
निवांत
हॅलो
ह्या बोला की
काम काय चालू हाय.
काम ते सोयाबीन आमटी केली. ग्रेवी
हा
ते माळकरी मटण नसतय का
हे रोज करताय काय
नाही रोज कसो
तलवा
परवा केलत. म ते खराब होऊन जातय ना मागच्या महिन्यात आणलय बाजारातन ते यात मिरच्या होत्या. वाळं
हा हा निवानी शेतात काय
हा वैरणीला
आमच्याकड चार हजार तर कालचा तोडा हं तीस किलो निघलेलं
हा हा
एक आड एक आड तोडायच पाच तोड
हा हा
असा आहे की
म आणि काय
काय नाय बघा झाल का चा करून
चहा नाही चहाला अर्धा तास लागतोय. पण हे वीस एकोणीस मिनिट
हा हा शिजायला व्हय
हा शिजाय लाऊ कुणी खला होईन शिजलं तेवढं चांगलं.
आण तोवर एखाद गिरायिक आलं तर
जवर चाय तवर च ठेवायचं जरा आहे तो म्हण तोपर्यंत
हा हा
पंचवीस
आमच्याकडं काल बाळूमामाची यात्रा होती. हम्म
हा.. हा..
तिथं डोने म्हाराज आलत.
इ कुठलं?
डोने माराज आदमापुरच आप्पाची वाडी
त्यांना
हा हा म्हणता तुम्ही घेतल कधी कधी टुथपेस्ट हॅलो प ह सगळं घेऊन सांगितलेलं.
काय ते?
जेवण होत
हा हा काय होतं जेवणाला?
चालते का? हॅलो अ जेवण खीर होती
गव्हाची
हा घवात
गेलता काय सगळी मग.
हो गेलतू की गेलतो
गेलो खरं गेलो खर जेवून व तिथनं आनलंय खीर आणि जे गावजेवण सांगितले पन्नास किलोचा भात घातलाय अजून दहा अजून दहा द्याय लागत्यात दोन फोन घेतला ना? फुल का हाफ
हॅलो
हा बोला
आणि गाव जेवन सांगितल आणि किलोचा भात घातलाय
पुरला नाई काय हं हं
अस झाल
हूं हूं
निवांत बघा हा घरची आहेत की चालू आहेत त्यांची त्यांची कामं
जनावरांना फिरायला सोडत नाय तुम्ही
काय ते जनावरांना वैरण पाणी अजून काय नाय सा थं पुढं ऊन खाली झाल्यावर
फिरायला
फिरायला नाही सोडत.
हं हं आमच असतय एक टाइम दोन दिवसातनं तीन दिवसातनं
फिरायला हो ना
अ बाभळीची शेंगा खायला
हम
पाणी पित नाहीत ना एका जागी बांधल्यावर
हा हा
त्यामुळं
हम
आणि
सवय असेल त्यांना फिरायची.
सवय सवय नसलेले मग आणू का असवय उदळत्यात
हां
हजोदले अशे ते दोन दिवस सोडलं नाही ना घरात कोणाला वेळ भेटला नाही सोडायला
हा हा
त्यामुळं
हा हा
आन त्यात मका कशी जाते आता?
काय म्हणला?
मका कशी किलो जाते आता? पिकाची मक मक् क कसं विकताय किलो
आम्ही विकत नाही बाहेर जनावरांना लागतय आम्हाला
भरडा
हा भरडा कधी दर अस विकला तर मग एकदम जास्त झालं की विकत्यात. चालतय कट कर अता कट करा टायमिंग झालय रद्द करा म एंड करा म्हणू येतय तिथं करा
आलं नई
आ
लाल बटन दाबू
हा लाल नाय एंड करा म्हणून येतय तिथं
आलं नाही मा
हा हा लाल दाबून एंड करा करायचं
हो
हम्